हॅलो
हो
मज येत का
हॅलो!
येतोय का आवाज,
हो हो येतोय आवाज,
बोलला,
कशा आहे त ताई,
बर आहे.
हा का बरं, झालं का नाश्ता वगैरे,
काय सुद्धा झालं नाही, बघा आज आजारी आहे मी,
हा हा काळजी घे ना मग,
हा
हम्म तर काय नाही. मला तुम्हाला हे विचारायचं होतं तुम्हाला असं वेगळे वेगळे तीर्थक्षेत्र महित, का,
हम्म माहिेत की,
तुम्हाला कोणते कोणते माहिती आहेत?
ह् आता बरेचसे माहिती आहेत. अं स्वामी सम्राजांचा अक्कलकोट,
हा
आता महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत,
हा म्हणजे महाराष्ट हा,
अ आणि, नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर आहे ना,
हा हा
हम्म तिथं स्वामी समारथांच एक गुरु, किट पण आहे ह, जे आध्यात्मिक आणि निसर्गरम्य केंद्र आहे. हम्म त्या ठिकाणी दिंडोरी प्रणित, अ संस्थेचे मुख्य केंद्र आहे. आणि स्वामी समर्थ, त्यांच्या भाविकांसाठी ते अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे. म्हणजे त्या ठिकाणी स्वामी समर्थांच्या शिकवणी, प्रसार केला जातो आणि आध्यात्मिक कार्याब, बरोबरच सामाजिक उपक्रम पण चालवले जात.
हो.
ह तुम्ही कधी ऐकलय का त्याच्याबद्दल,
हो तस ऐकलेलं आहे. पण जशी, जेवढी तुम्हाला माहिती आहे, तेवढी नाहीये मला माहिती म्हणून, मी तुम्हाला म्हणलं होतं तुम्हाला काही माहिती आहे.
हो आहे थोडीशी, म्हणजे हे, गुरुपीठ नाशिक शहरापासून जवळच आहे, एक तिस किलोमीटर, अंतरावर, आणि आजकाल अम्, स्वामी समर्थांचे खूप भाविक भक्त आहेत. खूप श्रद्धा ठेवतात. स्वामी समर्थांच्या व,
हो,
हम तर ते, मग गुरुपीठ मध्ये खूप मोठमोठे, अम् म्हणजे कार्यक्रम वगैरे घेतले जातात. सामाजिक पण उपक्रम तिथं घेतले जा तात. त्र्यंबकेश्वर च्या ज्योतिर्लिंगाच्या मंदिरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे तिथं.
हा हा आणि तिथं मोठ्या पोतीचे पारयण पण असते ना म्हणे.
हो म्हणजे गुरुचरित ्र गुरुचरित्र म्हणजे श्री गुरुचरित्र ह्या पवित्र ग्रंथाच जे एक दिवसीय पारायण असतं, ते मोठ्या उत्साहात म्हणजे आयोजित केलं जात. त्याला लाखोनी भाविक भक्त हजर राहतात. आणि ते पारायण पूर्ण करतात.
पण ते पारायण ना गणगापूरला असतं ना.
हा गाणगापूर ला पण असतो.
हा आणि तुम्हाला असं वेगळे वेगळे देवस्थान माहिती आहेत का पूर्ण भारतातले.
अम् म्हणजे आता कुठले म्हणजे पूर्ण भारतातले माहित आहे. तसे अं आपलं सगळ्यांच श्रद्धास्थान असलेलं बालाजीचं मंदिर. तिरुपती बालाजी परत, हम्म. हम्म तुम्हाला काय माहिती आहे अजून?
जास्त नाही माहिती, अ मण म्हणजे अशी माहिती घ्यायची आहे ना मला म्हणून मी
गणगापूरला वगैरे गेलता का तुम्ही कधी?
हो तुम्ही म्हणलात ना ते एक दिवशीय पारायन असतं स्वामी समर्थ त्यांच्या मठाच मोठ तिथं मी दोन तीन वेळा गेलेले.
हो मग तिथली थोडक्यात माहिती सांगता का कसं असतं, नियोजन कुठ? त, तिथ म्हणजे कसा परिसर आहे?
अ हो हो सांगते. तिथं का हा ना असं दुपारी आमच्या इथून निघाला ना असं रात्री पोहोचतात अकरा दहा अकरा बारा वाजेपर्यंत. त्याच्यानंतर तिथं महाप्रसाद असतो. आणि तिथं एक हॉल अस हॉल असतो आणि हॉल मध्ये सर्वांना झोण्याची सोय केलेले असते. सगळे जे म्हणजे थकून वगैरे आलेले असतात ना त्यांच्यासाठी खूप मोठा आहे. तिथ झोपण्याची ती सोय आहे. परत सकाळी लवकर उ ठाव लागत आणि तिथ लाख हजारो नी येतात. तस आपल्या मनावर आहे, कारण पारायण तर नऊ दहाच्या सुमारास चालू होत.
पण त्याचे त्याच नियोजन असेल ना अगोदर काही तुमचं सामान वगैरे ति थ ग्रंथ, चौरंग काय असेल ते मांडण्यासाठी वगैरे मग
आपण घेऊन जावं लागत.
हा मग पहाट तुम्हाला लवकर चार किंवा पाच वाजता उठाव लागत असल म्हग.
पाच सहा वाजता उठलं तरी चालतं पण तीन नंतर अस बायकांची माणसांची गरदी होते ना. म्हणून म्हणून काही काही बायका लवकर उठतात, काही काही उशीरा उठतात. आपल्या म्हणजे त्यांना जस आहे तस. आणि पारायणाला बसण्यासाठी आ पुढं जर ज्यांना बसायचं असेल तर ते खूपच लवकर आवरून सगळं त्यांचं ग्रंथाचं सगळं सामान घेऊन लवकर जातात आणि पुढे जागा भे मिळवतात
हो का आणि पारायण्यासाठी म्हणजे कोणत कोणत सामान लागत बसण्यासाठी
पार राहण्यासाठी एक चौरंग लागतो आणि बसण्यासाठी आसन लागत चौरंग नाही नेलं तरी चालेल पणजे पोथी वाचण्यासाठी जे तुमच्याकड असेल ते घेऊन ते नेलं तरी ांलत आणि हळद कुंकू अक्षदा
हा हा
औषदा आणि अ म्हणजे जे आपण पूजेसाठी वापरतो त हा फुलं वगैरे आणि एक पीस लागतो ते पोथीच्या खाली ठेवायला
हा म्हणजे स्वच्छ कोरा कपडा वगैरे नवीन
हो हा आणि ग्रंथ वाचायच चालू व्हायच च्या अगोदरना ते आपल्याकडून संकल्प करून घेतात त्याच्यासाठी अ एक ता छोटीसा ता तांब्या असतो ना तो तांब्या आणि चमचा तो संकल्प करण्यासाठी आणि ग्रंथ वाच वाचताना आपल्याला पाणी प्यायला जर आपल्याला लागत असेल बॉटल किंवा जर तिथं सोय असेल असते कधी एखाद्या वेळ जर नसेल तर आपली आपली बॉटल ठेवलेली चांगले
हो का आणि मग तुम्ही तिथं स्नान वगैरे तीर्थामध्ये जाऊन केलं का म्हणजे असं दुसरीकडें सोय होती काही
ते म्हणजे जे हॉल होत ना त्याच्या बाहेर थोडस एका साईडला तिथ सोय होती
हो हो मग तुम्ही तीर्थामध्ये वगैरे आंघोळ नाहीत
अ तर तस त जर सोय असेल ना जायला आपली गाडी स्वतःची तर चालत जाऊन करू शकतात पण जर कोणाकडे सवय नसेल तर ते इथंच करतात ना तिथून ते ग गानगापूरच संगमनेरची जी नदी आहे ती अशी जवळच आहे पण चालत नाही जाऊ शकत यो म्हणजे
संगमाला गेला नाहीत का मग तुम्ही
हो गेलतो आम्ही संगमाला वगैरे गेलतो तिथं दर्शन घेतलं तिथं पण पारायण होतात ना अ ग्रु गुरुचरित्राचे हो पण ते एक दिवशीय नसतात ते जस जस होईल तसं असत
हा तीन दिवसीय सात दिवशीय असं असतील तिथं हा हा मग तुम्ही गेला तिथं कसं होतं नियोजन
आम्ही घेला तस नियोजन चांगलं होतं म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये आमी गे नियोजन
म्हणजे तुम्ही तिथं म्हणजे कसं वाचून घेतलं तुमच्याकडून पुढं वाचून म्हणत होते का तुम्ही पाठीमाघ म्हणत होता का सगळे सोबत म्हणत
हा तस अस मेन जे ब्राह्मण लोक जे वाचणारे होते ना जे फास्ट एका दिवसामध्ये ते पुढं बसले होते ते माईक मध्ये वाचायचे आणि आम्ही अस हा जर आम्हाला तेवढ स्पीड जर पकडता आली तर आम्ही वाचायचो नाहीतर मग असं त्याच्यावरून बोट फिरवलं तरी चालत होत
हो का हम हम
आणि मध्ये जेवणासाठी म्हणजे मध्ये प्रसादासाठी पण थोडा अर्धा एक तासाचा वेळ होता म्हणजे असं काही नाही कि पारायण करत म्हणजे आपण त्या दिवशी उपवास धरावा असं काही नाही
हो का बरेच लोक पारायण करताना उपवास पण धर
हा पण तस काही नाही उपवास नसतोच धरायचा आणि पारायण झाल्यानंतर तिथं कोणाला जर स्वामींच्या पादुकांचा अभिषेक वगैरे करायचा असल तर ते त्याची पण सोय होती तिथं
हा हा म्हणजे एक दिवसामध्ये तुम्हाले झालं पारायण
ह हो एक तरी सहा सात वाजले वाज तात
हा ह म्हणजे ते एवढं फास्ट वाचत असून पण सहा सात वाजले च मणायच
हा मग अध्याय त्याचे किती अध्याय त्याच्यामध्ये खूप सारे आहेत ना
हा हा मला वाटतय माहती एत का तुम्हाले अध्यायाची संख्या वगैरे
अ संख्या एवढी लक्षात नाही
हम् हम बर बरं
मी तुम्हाला बघून सांगेल नंतर कधी
हा नंतर जर कधी पारायण केलं तुम्ही तर मग थोडं लक्षात ठेव म्हणजे किती अ
लक्षात होत पण आता खूप दिवस झालं ना ते असं बघितलेलंच नाही दोन तीन चार वर्ष झाले तरी होो आता ते लक्षात नाही तीन चार वर्षापूर्वी केलेलं आहे ना
हा हा चालतय
धन्यवाद तई तुमच्यासोबत बोलून खूप छान छान वाटलं
धन्यवाद
हो
हम
ब